हॅलो?
नमस्कार.
नमस्कार. आवाज येतय का?
हा, आवाज येतोय.
हो का? काय चालू की तुमच्या इकड?
काय आमच्या इकडे काय चालू नाहीय, आम्ही आता गाडीवर बसलो, इकडे फिरायला जरा अस शहरानं.
हो का?
हा, कुतरी भुकायलीत, चला म्हटलं गाडी काढली की, बाहेर जावं म्हणलं कुठतरी.
हो, हो.
तेच की. हे स्प्लेंडर है मी तर चलवायला मागून बसलोय मी.
हो का?
हम्म, तेच म्हणलं, चला तुम्हाला फोन करून बोला तरी पंधरा, एक मिनिटं.
हो का? हो का? आवो स्प्लेंडर गाडी- म्हणजे अशा म्हणजे, आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात चलणारी गाडी आहे ती.
स्प्लेंडर ना, त्याच्यामुळेच तर आम्ही घेतली होती. आज- आमच्या गाडीला दहा वर्ष कंप्लीट झालीत. पण कधी असं वाटलं नाही की, गाडी जुनी झाली वगैरे काय झालं म्हण.
हो ना, हो ना. म्हणजे ती गाडी अशी आहे की, तिला कशात बी म्हणजे चिखलात न्या, शेतात न्या, कुठं बी न्या, किती- ती वझं न्या, पोती न्या-
तेच तर आणि मिडल क्लास साठी म्हणजे, कसं माहितीय आहे का, की असंच पाहिजे की एकदम- तर अँव्हरेज देते ती मस्त पुन्हा ती गाडी आणि बजेट लो बजेट मधी- पुन्हा एकदम गाडी घेतो.
हम्म, बजेट बी मस्त आहे तिचं सध्या. हो ना, हो ना, आमच्याकडे आहे ना स्प्लेंडरच आहे ना एक, आता घ्यायचा विचार- चालू आहे, दुसरी युनिकॉर्न हे ते नवीन गाड्या आल्या त्या बी चांगल्या आहेत, अँव्हरेज बिव्हरेज त्यांंच बी.
आता तर मला तर समजाना झालं की, कोण इतक्या प्रकारच्या गाड्या आल्यात मार्केटमध्ये एखांद्या वेळ वाटत- ते टू व्हीलर घेवाव, एखांद्या वेळ वाटते, फोर व्हीलर घेवाव.
हो ना, तुम्ही बघा ना म्हणजे टू व्हीलरच्या किमतीमध्ये फोर फोर्लर, फोर व्हीलरी आली ना आपल्याला.
मग तोच तर आणि आता कसं झालं माहीतेय क-
फोर व्हीलर घेतली की, म्हणजे कसं म्हणजे फॅमिली जाती आणि पुन्हा म्हणजे चार, पाच जण एक्स्ट्रा बसतात ना गाडीमध्ये.
मग तेच तर पण आता कसं झालंय माहितेय आहे का, की जवळपास सगळ्यांच्या घरी फोर व्हीलर आहेत. काही, काही जण सोडुन आणि त्या काही, काही जणांमध्येच आपण येतो. मग तेच तर.
म्हणजे असं तुम्हाला काय वाटं कि बा, आपल्याडे क किती म्हणे गाड्या म्हणजे, घरामध्ये पाहिजेती किंवा एवढ्या गाड्या. घड्या घरामध्ये पाहिजेत किती फोर व्हीलर अन किती मोटरसायकल
मला तर अस वाटत की दोन बेसिक गाड्या पाहिजेत. एक म्हणजे युनिकॉर्न पाहिजेत. आणि एक फोर व्हीलर, ती कोणती पण असो स्विफ्ट डिझायर, मारुती सुझुकी असली तरी चालेल. कारण जर कोणी बिमार पडल वगैरे रात तर शेजारी काही इमर्जन्सी असल, तर याला त्याला फोन लाव ण्या पेक्षा, एखाद्याचा घराचा दरवाजा वाजवण्यापेक्षा, आपली गाडी असली हां आपली गाडी असली, एखांदा पेशंट सिरियसही असू शकते, गाडी असली, बसल आपण. एक हॉस्पिटल मधी. आणि टू व्हीलर मध्ये युनिकॉर्न मला असं वाटत की बेस्ट राहील कारण एक तर तिची फायरिंग, तिचा व्हरेज आहे. मस्त आहे. आणि तिची प्राईज पण एवढी जास्त जास्त नाही, जेवढी असायला पाहिजे.
हा म्हणजे तगडी आहे, टिकाऊ बी आहे ना.
टिकाऊ आहे, त्याची स्टॅबिलिटी एकदम आहे, तुम्ही कितीही लांब जाऊ शकता त्या गाडीवर आरामदायक. हे. आणि तुम्हाला पन्नास पंचावन्नच च्यावेळीस कसंही काढून दिलती गाडी कसंही
हो ना
हम्म, त्यामुळ मला तर वाटत की, ती गाडी एकदम मस्त राहिल आणि मारुती, सुजुकी किंवा स्विफ्ट डिझायर एखादी फोर व्हीलर पाहिजेेत ना पाहिजेच घरी.
होन, होन.
तुम्हाला घयची होती ना मागच्या वेळेस स्विफ्ट डिझयर. काय झाल तुमच.
हो घ्यायची होती माझ थोड आता बजेट हल्लं आपल.
हव का
मग तर पाहू आता दिवाळीच्या बाद बघू काय होते ते.
हम् आमचा विचार चालू आहे एक बुलेट घ्यायचे म्हणून
हो का, म तर एवरेज ओ, तिच कमी येई ना खूप.
अव्हरेज बुलेटच हाय कमी, पण आता कसं माहित का, की आ आमच्या मुलाला बुलेट आवडती
हां हसन हां.
त म्हणणं आहे की, आता ते कॉलेजला हाय दोन्ही एक वर्ष, त्याला जर असं तिथे जाऊन बुलेटच लो वाटालीे ठीक आहे चला बघू घेऊन देऊ
नाही मग ते आगाव वळणाला लागेल ना हो.
आगाव ओ णाला, पण आता काय करता, ऐकुलत-एक पोरग आम्हाला लाडकं, पुन्हा काय करल फशी-फीशी घेईल नही पूर्ण केली स्वप्न तर
हो ना ते बी आहे ना. म्हणजे थोडा अवघडच झाले ना आता मग आता पेट्रोलच बी बघा ना तुम्ही ती गाडी आता तुम्ही घेसाल मात्र ती जास्त दिवस टिकणार नाही ना.
मग आता काय करू शकतो पेट, एक तर शासनाने एवढे पेट्रोलचे भाव
आता मधी, पेट्रोल म म्हणजे मिसळ्या ली ना इथेनॉलची इंजन बरोबर, काम कराना ना आता इंज जास म्हणजे जास्त टिकायचं ते, कमी टिकणार आहे ना ते त्याच्यामुळे.
हम्म, जर असं जर झालं समजा काही पुन्हा जर आणखी जर काही आणखी मला दोन तीन जणकडून जर ऐकाय भेटलं, तर मग मला तर असं वाटल की काहीतरी इले ट्रीकल एखदी ववेहिकल घेतली तर घेलती.
हा-हा ते चांगलं राहिल ना, इलेक्ट्रिकल गाडीचं बी
पुहा इलेक्ट्रिकलचं कसं तुम्हाला काय माहिती का, त्या बॅटरी वगैरे काय असते, एव्हरेज वगैरे त्याचं.
हो ना, हो ना म्हणजे इलेक्ट्रिकलचं कसं आहे आता कंपनीवर आहे. घेण्या तुमच्या म्हणजे तुम्ही घेता कशी, किती म्हणजे, किती बजेट. तुमच, त्यावर आहे ना ते, बजेट जर का समजा आता अ सध्या म्हणजे, सगळ्यात कमीत कमी गाडी भेटू राहिली म्हणजे भेटते तुम्हाला स सत्तार ऐं-ऐंशी हजारापर्यंत.
हम्म-हम्म-हम्म.
ती चलू शकती साठ ते सत्तर किलोमीटर, हायस्ट, आणि ती बी चलत बी नाही, का फक्त क पण हे म्हणते चलते म्हणून मला तेवढी नाही जात गाडी.
पण मी असं ऐकलं की त्या गाडीचे स्पोर्ट वगैरे व्हाले तर म्हणून कारण. एक मी इकडं शिकायला होतो, बाहेर पॉलिटेक्निकला तिथे काय गाडीचा स्फोट झाला होता लगेच.
नाही झाला होता ते म्हणजे काही अफवा बी आहेत. आणि काही म्हणजे फ्रॉड बी करत तर ना, कि बा ते इन्शुरन्स भेटासाठी, हे कर भेटासाठी.
हम्म तेच तर त्याच याच्यामुळं मला समजाण झाली की आता कसं करावं काय नाही लगेल.
नाही-नाही आता प्रत्येक गोष्टीमध्ये अ समजा दहापैकी दोन ते डॅमेज पीस निघणार झाले ना
हो, ते पण आहे.
म्हणजे थोडी तरी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असू शकते त्याच्यामध्ये ना.
हम्म, पण नाही नव, मला असं वाटतं की आपण जर एखाद्या वेहिकल व एखाद्या वस्तूवर एवढा पैसा खर्च करत असाल, दोन लाख, तीन लाख रुपये.
हा त्यांच काम आहे. ते चेक करण्याच पूर्ण बरोबर त्यांनी असं शंभर टक्के सेफ्टी कव्हेजनुसार द्या पाहिजे होतं ते.
हम्म-हम्म
म तर ती आता तेवढं हे चालत नाही ना, त्यांना बी.
पण हे गाडी घ्यायचं काय नाही ओ, गाडी खूप कमी पैशात लागते पण याच्यावर कस माहिती आहे का, की गव्हर्नमेंटची जी-एस-टी. तिन सौघी. मला तर माझं असं म्हणं होतं की मला स्कॉर्पिओ एस-एल-एन पाहिजे म्हणून किंवा फॉर्च्युनर पाहिजेत म्हणून, पण फॉ फोर्तुनर ची ओरिजिनल किमतच एकतीस लाख रुपये, त्याच्यावर तीस लाख रुपये जी-एस-टी च आहे.
आपुण करत आप आपण म्हणजे करायलो काय भारतामध्ये एक गाडी आपण घ्यायलो आणि एक गाडी सरकारला द्यायलो.
मग हेच तर मला पटन झाले. हेच तर गाड्याबद्दल सगळ्यात मोठा हे हे
हो ना हो ना.
ते बाकीच जाऊ द्या पेट्रोल वेट्रोल नंतर टाकू पण जर आपण तीस लाख रुपये टॅक्स देत असेल एक गाडी घ्यायचा. तर मग आपण
तुम्ही म्हणजे विचार करा ना आता ते नवीन एक गाडी आणली बघा यान अमेरिकेवरची ही कंपनी आहे ती टेस्ला कंपनी तिन गाडी आणली भारतात तर त्यांच्या इथे त्याची किंमत किती किती आहे आणि आपल्या इथे किंमत किती ठेवलेली आहे सध्या त्यांनी.
मग तेच तर
ते बघा ना तुम्ही त्यांच्याकडे का तीस एक लाख रुपय असल तर आपल्या इकडे डायरेट पन्नासच्या व येती.
हा ना पंच्याऐंशी लाख रुपये किंमत आहे आपल्याकडे त्या गाडीची.
हो ना मग तेवढं म्हणजे बघा ना तुम्ही ते किती सरकार घेऊ राहिल पैसे.
मग आणि सरकारला हे समजायला पाहिजे की जो इंडिया आपला भारत देश आहे तो मिडल क्लास लोकांचा एकदम बजेट फ्रेंडली म्हणून त मग तेच तर म्हणून तर आपल्या इथं जे टाटा होते त्यांना हे याची काल्टटीची रतन टाटा न नॅनो कालिटी
हा मात्र त्यांच्यावरच काही जणांनी म्हणजे ह्य म्हणजे हास्यास्पद हे केलं ना
मग तर गाडीलाच पूर्ण लोकांना असं म्हणून टाकली की गरीबाची गाडी गरीबा ची गाडी तर ते तसं जमत नाही ना. मग तवा पासून ते माडल लय फेल पडलं आणि ती गाडी पण बंद पडली.
ह् म्र तरी बी त्यांनी हा म्हणजे हे नाही केलं की बा आम्ही हे करायला लाॅनच म्हणजे त्यांनी असं म्हणजे मिडल क्लाससाठी काम चालू ठेवलं नाही म्हणजे आत्ता बी बघा ना तुम्ही सगळ्यात लोएस्ट किंमतीच्या गाड्या फक्त टाटाच काढते ना.
हो ना आताच तर दोन महिन्या टाटा शेअर आली.
हा बेस किंमत किती म्हणजे किती कमी म्हज एवढे फीचर कोणी देते का कोणती कंपनी देत का?
तेच तर तिची हाईट पण तेवढीच आहे आणि त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट पण सात लोकांची सेव्हन सीटर गाडी अकरा लाखात कोणतीच भेटत नाही जशी आणि तिची तिचा ऍव्हरेज तिचे फीचर्स तिचे मेंटेनन्स कॉस्ट वगैरे एकदम
हो ना
एकदम मजबूत आहे.
म्हणजे त्यांना असं म्हणजे हे नाही करायचं की बा जास्त म्हणजे जास्त म्हणजे हे काढायचं पैसे कमवायचे नस त फक्त त्यांना
त्यांचं असं म्हणणं आहे की बा कस्टमर कस्टमर सॅटिस्फॅक्शन भेटलं बस झालं. आणि तेवढा प्रॉफिट तर कोणी कमवतच असते कारण मी जर एखादं दुकान उघडलं तर मला असं वाटतं की पाच पैसे मला भेटावून दहा पैशाचा फायदा तुम्हाला हवा.
तेवढा फायदा नाही बघत ना डायरेट सगळ
हा तो बाकीच्या कंपन्या सारख नाही. मग बाकीच्या कंपन्यांचं कसं बीएमडब्ल्यू, ऑडी हे बी ए बुगाटी यांचं कसं लॅम्बॉरगिणी यांचे रेटही खूप आहेते आणि ते दुपट प्रॉफिट काढतात त्याच्यावर.
हो ना हो ना
हम्म बाकी काय स्पोर्टच हे सगळ पूर्ण पोट कारण हे ते नाही नाही आपल्यासारख्याला नाही आपण जास्तीत जास्त स्कॉर्पिओ, फॉर्च्युनरच्या वर जाऊ शकत नाही.
हो ना हो ना‌.
हम्म स्कॉर्पिओ पर्यंतच आपण बस किंवा एखादी मारूती सुजूकी एर इरटिका फिरटिका.
हम्म तेच ना तेच ना.
हम तशी तर आपण स्प्लेंडर पासूनच सुरुवात केली होती.
हो नाही पहिले तर सायकल पासून.
हा पहिले तर सायकल पासून सुरुवात केलेली आता तरी स्प्लेंडरच्या वरी आलो आपण.
मोठीच्या मोठी सायकल आहे जी त्याच्यात आपलं त ते कैची मारून सायकल चलवायचो आपल्या सायकलच चलवायला येत नव्हती ना.
हम्म तसापण सायकलचा एक मेन फायदा आहे कि सायकलला पेट्रोल लागत नाही.
पेट्रोल लागत नाही पुन्हा व्यायाम होतो शरीराचा अस.
शरीराचा व्यायाम होतय तर आता पण खूप साऱ्या जिम मध्ये माहि ज की सायकलिंग ची एक हे आहे.
म्हणजे बघान तुम्ही मोठ मोठे श्रीमंत लोक म्हणजे ते घेतात सायकल महागाची घेतात चाळीस पन्सास हजारची मात्र ते बी सायकल कर
किंवा तेच तर व्यायाम व एक्झरसाइज. त्याच्यामुळ पण आजकाल व्हॅल्यू नाही राहिली प्रत्येक गोष्टीला.
हो ना नाही किम म्हणजे पैशाला व्हॅल्यू राहिली किंवा ही एवढ्या महागाची आहे तुमची. तुमची हे काय म्हणजे त्याला काय म्हणतात ते.
मग तेच तर उगी गाडीवर बसलं कीक मारली की. चला अस झालय की मला कमी
सगळी पाहिली पैशाला झाली.
पैशाला व्हॅल्यू झाली सगळी कि बाबा मला कमी पैश समजा मी जर एखादी महाग गाडी घेतली की अस की बा मी लय पॉवरफुल झालो. हे अस लोकांच मत आलय.
हो ना आता आपण बघा ना त्याच्यावर काय आपण करू शकत नाही काय नाही आता काय करणारय आ
तेच तर गाडी ते गाडी राहते.
हो ना हो ना चला मग काय बाकी ठेवूत बोलू नंतर.
हा हा ठीक आहे.
हो